हा माचा ला गेला की तुला
तु जाा लागलं माझं काय झाग ना मग
हा बघ असं झालं की काय होते माहि काय तुझ्या कार्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतय मग काय करायच सांग ते वर्क नाही तिथं हेल्प नावाच एक ऑप्शन आहे ब बटन तिथं जायच ते क तुला व्हॉट्सअप व त्यांच्या चॅट व नेते डायरेक्ट
नाहीतय हा
तिथ जायचं आणि म्हणजे ते थोडंफार क्वेश्चन विचारतय मग इंग्लिश म पेक्षा क मराठीत सांग त्याला आणि क ते काय विचार तुम नवी आहे या लिस्टमध्ये तुमची कुठली तक्रार आहे का आणि त्यात नाही तुझ ज शन नसला तर म स् तु ए् क ते ते जहर एक्सप्लेन कर की समोरच्या व्यक्तीकडून मला कॉल लागत आहे ब माझ जात नाही आहे जरी्रेश के तरी पण ह तून महाग म तेनी करनी आहे ह्य करतात त्याच्यावर आपल्याला काय करायचंय की नाही सांगतात अगं
हा हा
म्हणजे मी पण अस करून बघितलेलं माझ कशच हा म्हणजे माझं फक्त एका कॉलचं झालत मग मी विचारलं त्यावेळेस तसं सांगित
मी पण आता जस्ट कॉल ठेवलं की माझ्या फ्रेंडला कि झारत लागलेल
कुणाला गेल तस
ह तर माझी फ्रेंड आहे ती वेगळ तिला क तर
तिला लागला
हो तिच्यासोबत दहा मिनिट झाले माझ मग तुला मी बोलले काल पण माझ तुझ्यासोबत
अग अगं होय माझं पण तुझं कालचं आहे ना ते झिरो सेकंदच पडलंय अगं
का
काय माहिती मला पण ते झिरो सेकंदच दाखवलं
आणि दोन्हीकडनं कनेक्ट होतं माझं तर फक्त तुझ्या ड कनेक्ट होतं म्हणून बाबा झालं पण तुझं झालतं ना दोननीकडनं आपण बोललेलंी
हा माझं पण झिरो सेकंदच पडलं गं खर ते जाऊ दे म्हणलं काय फक्त एका एका कॉलचं जातात ना पेमेंट जेवढं होतात तेवढं करायचं लई लोड घ्यायचं नाही फक्त घरात बसून रिकामा बसण्यापेक्षा करायचा असून
होय ग पण कसं होत मा माझ वढ काल सोली सोबत प्रत्येक आणि हिच्या सोबत म्हणजे दोनच माझे बरोबर कॉल झाले दहा मिनिटां
दहा मिनटाचे
बाकी झिरो सेकंड
अग झीरो सेकंड च काय होत सांग चुकून एखाद बटन दा क पडते बग माझ बहिणीच पण म्हणजे ती पण होती पण ति पण सगळ्याला झीरो झिरो पडल्याल ती म्हणजे लॉगआउट केली ती
ह
होय ती बघून वाट बघितली बघितली शेवटी केली डिलीट अ मग ते ते व्हाट्सअपच कणी तू हेल्पच बघ असं कनी कोणाच चालत हा जिया माहिती आहे काहि ती स्टेफी त्यांच्या ग्रुप मधली
हा नाझिया
हा नाझीया देवरमनी माहीत नाही का?
ना
हॅलो काय म्हणलीस
अगं तेच ग ती नाजिया म्हणून आहे का नाही एकटी मग तिचं पण असंच वालतं मग ती पण क नाही दोन तीन ठिकाणी झालं तिचं तस
हा मग
हा मग तस का नाही ती हेल्प मागितली आणि त्यांनी पुढं प्रोसिजर सांगितलीत वाटतं हा होते तस करून बघितलं तर क नाही होतय ते बरोबर
कार्यासाठी तर होईल का च आहे ना ते
हम्म हम कार्यासाठीच ऐकि
हा पण तुझ अस बाकीच माझा तुला लागते म्हणलं तुझा पण मला लागायला पाहिजे
होघ आता कट झाल्यावर लागला तर ठीक नाही ते
म आणि कुणाला बाकीच आणि कुणाला केलं नाहीस
नाही बाई आज ते कालपासून म तिचं झालंत सगळे तर ती कामात असते आणि ती फ्री असते त्यावेळेस मी झोपलेलो असतो
कोण तुला अंजली कोण सांगवले माहित आहे
निर्मळ आहे
ती ती सांगत आहेस होय अग आमच्या सोबत असते की माझ्यासोबत ती कस्तूरी आहे हा त्यांनी सानिका त्यांनी ओळखीचे नेत काय हा मग त्यांना पण कॉल कर कारण त्यांच पण अजून टास्क व्हायचं आहे म्हणजे तुला पण एक एक नंबर मिळतील आणि त्यांना पण मिळतील
हा पण ते त्यांचा नंबर नाहीत ना माझ्या
नंबर नाही आहेत ओळखीच आहेत ना हा पाठवतो हा तेच की बोलतात ना एवढं बोलू शकतात आणि आता कसं नॉर्मली सगळी कॉलेज विषयी बोलू शकतात दहा मिनट काय अर्धातं बोलत त्यामुळ का नाही तुला अंजली कस्तुरेचा आणि सानिकसतार दोघींचा नंबर पाठवतो
हा चालते आणि त्यांना मी कॉन्टॅक्ट करतो
हा त्या दोघींचा पण कार्यावर दोघी पण तुला पण कॉल करतील आणि तू पण कर
हा हा चालते
पहिला दोघींना तूच कर कारण तुझं व्हायच आहेत ना अजून भरपूर
आत्ता पाच झाली ती
हा तेच ग होतात होतात आणि घरात करून बघितलेस
ते काय प्रोफाईल टास्क मध्ये काहीतर डॉक्युमेंटेशन मागालेय ग ते फोटो वगैरे.
देणार नाही म्हणायचं ग आम्हाला तस सगळं नको आहे. नाही म्हणायचं तिथे अपलोड करणार का आल्यावर. ना नाही म्हनायच.
भकत्यी
चालते चालते. बघ जर नाही ज.
तेच आता मम्मीच्या फोनला तू प्रोफाईल टास्क केलंस आणि त्यावर कॉल केलंस. मग तू बोलतेस काय न ऑन, सोडून. म्हणजे दहा मिनिटं ऑन कॉल करून दहा मिनिटं ऑन ठेवतेस. नाही बोलतेच त्यात्, पण आता मम्मीच्या फोनवर कॉल केलीस तर, कार्यामध्ये
मी काय केलतो माहितय काय माझी बारकी भहिण माझ्यासोबत बडाबडा लती तिथंच बसून माझ्या बाजीऽऽ बाजुलाच बसुन बडबडालती. दिजेचा फोन घेऊन जेवायचं टायमिंग होत. मग त्याच्यासाठी फालतू बडबडत बसलेली ती माझ्यासोबत.
हाऽ हाऽ असं आहे वय, एकच कॉल केलासक सोबत, एकच कॉल केल तस काय घरातल्या.
नाही घरात तीन चार नंबर आहेत. आणि मी मधी दोन दिवस गावाला गेलते ना तिथं आमचे दिदी त्यांनी होतीत ग.
हा मग इथून याच्यावर जे काय नॉर्मल कॉल करायचे ते याच्यावर.
हा ऽऽतेच केलेलं ग मी, एवढं तीस.
ते पण टास्क कराव लागतय काय तुझ्या दिदीतन.
मी फक्त त्यांच प्रोफाईल, हा मी फक्त त्यांच प्रोफाईल ऒपन पन केल, अ ऽऽतुमच्या घरात. अग हा टास्क मुलांना पण चालतोय अगं, तुमच्या पप्पांच्या फोन वरन पण.
पप्पा आहेतच कि दोन, तीन प्लस फोन आहेत आमच्यात पण.
हा म तेच ग ेवढे आहेत ते सगळ्यां. नबंर घालून निवांत करू शकतीस, तू घरात असतीस कॉल करू शकतीस.
होय, घरात च असतोय की, आता काय मोकळीच असतोय.
हा मग दिवसभर करायचं, आणि चाल ठेवायचं दहा, दहा मिनटं थोड ना काय चाललंय आपला.
आणि कॉल करून ज बोलायलाच मिळेल का अस रूल्स आहेत का बोलायला.
आणि असं नॉर्मल आता आपण घरात बोलतोय. तेच जरा फोन पशी येऊन मोठे ना बोलायच हा,, काहीतरी करायचं ना डोकंऽऽ चालवाय पाहिजे की बि सी ई शीकलोय म्हण.
ए बी सीएच आई.
का ग, ये ते नव तू पुढं काय एमसीएस लावणार ना.
हो लावणार आहे की.
मग कुठं तुमच्या गावात जवळपास कुठं नाही.
जवळपास असत तर मम्मी बीसी आहे पण इकडेच केलं असते कि राणी.
तस नाही एक, एक ठिकाणी एक एक ठिकाऽऽ आणि फक्त मास्टर की तेवढीच असते ग म्हण मी.
अ हा नाही नाही इथं काय नाही जे जे मगऽऽ लय हाय सोड, पण ते पण जयसिंगपूर इथनं आणि उलट इचल करंजी परवडत्या, जे जे मगम परवडतऽऽ कारण दोन बस तर पकडयला पाहिजे. दोन बसला घरात रात्रीच आठ वाजता म ते.
हा हा माझी मैत्रिणी एक ती े जे मग तुमला ऍडमिशन केली वाटत ग. म्हणजे तिला कमी पर्सेंटेज होते, म्हणताना पर्सेंटाईल कमी होते म्हणता ती भरली फॉर्म. डायरेक्ट पैसे देऊन हा तस काहीतरी केले वाटत
कोण-
ती ग शारदा मांगलेकर माहिती- का तुला- हा म्हणजे त्यांचे पप्पा आत्ताच भेटले होते मग अशी मग त्यानी म्हणली की नाही माझी परगी तिथंच घेतो बोलली म्हण म्हणजे ते काका आणि आमचा पप्पा खास दोसत ग पहिल्यापासून एक एकच शाळेतेत
हा मग तिला किती फीस बसल काय
काय ते कुठल्या मांगलीकर कुठल्या कास्टमध्येध्ये येतं ग
ती काय तर साळी म्हटली बाय मला साळी साळी-
साळी-
हम्
आ तुमचं धनगर ना म्हणजे हा तेचकी म्हते
ओ-बी-सीचा प्रश्नच येत नाही जरी इन्स्टिट्यूट लेव्हल ला घेतलं तर ते कॉलेज कोटामधून असतं
नाही ग तिला फी लई कमी बसल्यात काहीतरी दहा बारा पर्यंत बसल्या म्हणा
ते
तेच मला पण का कालं नाही मग ती पण आली नव्हती फक्त काका चालते पप्पाना भेटल मग तेवढं काही विचारलं नाही
ती शारदा काय श्रद्धा-
श शारदा श्रद्धाने श्रद्धाचं मला एवढं काही माहत नाही-
शारदातीस नाजर ना ब थांब तुझी दहा मिनिटं झाले का तुझ दहा मिनिटं झाले
अजून किती सेकंडस आहेत थांब अजून तीस सेकंडस आहेत माझं झाला का नाही लगे तू कॉल करून बघ
हा तेच म्हन आले
अर नाही काल तू काय- दाबल्या शंबर टक्के कारण माझ चालू होत आणि तुझ्यात बंद होत
त काही तर झालं वाटत पण नंतर तुझ पण कॉल झिरो सेकंडा होत ना-
आपण झिरो दाखवला सोड पण तरी आता काॅल लागाय पाहिजे तनी
ते काय म्हणते समोरच्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलून बघा-
तू माझ्यासोबत बोलण चन आलत ना एकत्र आपण थांब थांब मी- कट करतो तू लाव मला परत
हा -हा